हॅलो. हॅलो काय चाललंय झालं काय स्वयंपाक चहा पाणी?
होय चहा पिला बघा आता स्वयंपाक चालाय. .
स्वयंपाक करालाय होय?
हम्म.
मी पण चहा तेन झालाय. स्वयंपाक करायला लागलोय आत
हम्म हां हां.
बटाट्याच्या आमटी केल्या गवारीची भाजी आता. चपाती करायले तुम्ही काय करणार आहे परड्यातल्या गवारीत वढल्यात.
हा हा मी भिंडी चिरायलो.
चांगल्या हा हा हा पावशेर निघालेत.
होय? सुक्क झालं असं
हम्म सुक्क सुक्की भाजी झाल्या की डब्यापुरती.
हा हा.
हम्म. तुम्ही काय करणार आहे? देवपूजा करणार आहे अजून करायची. जरा उटायला उशेर झालाय आज. त्याच्यामुळं पहिला स्वयंपाक करून घेतला आता मंग देवपूजा करायची.
होय.
हम्म.
तरी आज पाऊस कमी आला या.
आज पाऊस आहे, नाहीये उघडलाय आज. कपडे वाळत्यात सगळे आज. आणि आणि काय नाही बघा.
हम्म हम्म काय
तुमचं काय केलाय स्वयपाकाला?
आज भेंडी करायची हाय सुखी.
हम्म.
आणि टोमॅटोची आमटी करायची मग.
हम् हम. टोमॅटो ची आमटी कशी करता, डायरेक्ट चिरून करता आमटी.
नाय डाळ घालून करते मुगाची डाळ शिजवून.
तशी व्हाय आमची आजी हा.
टोमॅटो चिरून मग, फोडणीत घालायचं. लसुन जिरं मोहरी कढीपत्ता घालून. म टोमॅटो भाजून झालं की तिखट त्यात घालायचं. आणि नंतर मग, डाळ शिजलेली वतायची त्यात.
हम् हम्.
अशी साध्या पद्धतीनेच करते रोजच्या ह्याला मसाला वगैरे नाय वापरत.
होय रोज मसाल्याचं खाऊच नई.
हम्म.. कधी तर असं, काय स्पेशल असलं तर.
हम्म.
वापरतोय.
हम्म हम्म.
म्हणजे मसाला भात वगैरे काय तर केला तरच. मग एक एक जण कसं रोज हिंग वगैरे वापरतयात.
हम्म ते नाही पोटाला सहन होत.
हम्म मसाल्याच त्रास होतय.
त्रास होते कधी तर खाणं ठीक हाय.
पावसाळ्यात जरा जपूनच.
होय.
आमची आजी हाय क नाय टोमॅटोची आमटी करत्या. टोमॅटो पहिला उकडून घित्या.
हां..
आणि त्याच्यावरच साल असतय कीनाय ते काढून टाकायचं.
हां..
आणि हाताने ते बारीक चुरायच टॉमे उकडलेले आणि मगं, फोडणीला. हा आणि मग, फोडणीला जिरं मोहरी कांदा.
हां.
लसूण कोथिंबीर बारीक चिरून.
हा..
आणि तिकड घालायचं आणि ते टॅमॅटो घालायचे त्याच्यात. आणि मग शेंगदाण्याच कूट आणि सा बर मीठ घालायचं छान लागत्या आहो आमटी ती.
होय आमची मावशी पण त्या पद्धतीनेच करायची. गरम भात बरोबर खायचं.
खायाचं टॉमेटो सार.
आमची माऊशी पण तशा पद्धतीनेच करायची त्यांचा फड असायचा ना टमेटोचा.
आता जी टोमॅटो आणायची तोडून.
हम्म.
आणि ते करायचे तस बघा असं सुकी भाजी करायची. दु .
हम्म.
आणि घेतलेले टोमॅटो भरपूर तेलात परतायचे.
हम्म.
आणि मग मोठमोठे शेगदााने कुठ आणि कडीपता घालून फोडणी का. आणि सुकच बनवा सुकी भाजी आणि असं कोणत आलं ना. त्यांच्या जवळची ते बदल पाती त्यावरती टोमॅटो भाजी घालून.
हम्म हम्म.
मग त्यावेळी कसं पाहुण्यांच्याकडं जायच्या वेळेला तशी पद्धत होती ना.
होय पद्धत होती.
जे.
आता कोण काय नेत नात पद्धत बंद झाल्या सगळय.
बंद झाल्या आता बेकरीतलं काहीतरी घेऊन जातात.
पुडा
हा ते पण आता बंद होत आले. कारण ते काय, हा कधी हा कधी तर जायचे ना एकमेकांच्या घरी, त्यामुळे ते कायतर घेऊन जात होते. आत आता कसं चार दिवसाला येतात आठ दिवस.
चार दिवसाला जात्यात आणि रोज फोन चालू असत्यात.
फोन चालू असत हा.
व्हिडिओ कॉल रोज चालू असत त्यामुळे पाहुण्यांचं पण काय कौतुक. तूप नाही राहिला आता हम्म.
नाहीतर पहिलं किती छान वाटायचं कोणत पाहुना आला की आणि दोन दिवस राहिल्याशिवाय जायचं नाही पाहुना.
जायचं नाही.
हं आता गाडीवर बसणे, उतरणे. च्या पीने आणि
हम हम चाय पीने चला चला चला.
हा चलाला लगेच चला.
हम्म.
आणि बायकांच्या मागे कस धारा काढायच्या असायच्या जना द्यायची बंद झाली म्हैस कि मग यायचे त्या राहायला.
यायच्या होय राहायला यायच्या.
हा हा.
आता काय मसं नाहीय मसं नाहीत आणि काय नाहीत.
काहीच नाही मसर्या कमी झाल्यात म्हणून दूध पण महागलाय आता.
महागलया होय. तर लवकर उठून शण वगैरे काढून धारा सात वाजता धारा. सगळ्या तयार असायच्या किटल्या भरून. आणि आखरी दुधाची चहा हा.
तव आमच्यात पण होते की जनावरं.
हा हा
जया ते नव्हते आम पण लवकर उठून शेण घाण काढायचं रस्त्यापलीकड. तिकड स्टँडच्या पाठी मग पाट्या टाकायला जायचं दोन दिस.
पांढरी गाय होती.
हा आमच्यात पण जर्शी गया होत्या तीन चार होत्या.
हा हा.
हम्म धारा काडायला बसायचं. दुघी दुगी सगळं केलंय आम्ही पण. चुलीवर स्वयंपाक केलाय.
होय आम्ही पण ते सगळं केलेलं आहे.
हम्म
शेळ्यांची धारा काढल्यात आम्ही जास्त करून.
हा हम्म
कारण शेळी कसं थोड्या पैशात ते जास्त फायदा आहे ना शेळीचा.
हम्म.
आणि त्याला खायला पण थोड लागतय झाड पाल्यावर पण शेळी जगू शकत्या.
हम्म.
त्यांना असं भरडा वगैरे जास्त लागत नाही शेळ्यांना.
हम्म लागत नाही शेळ्यांना ते काय शेलक शेलकच खात्यात.
खात्यात हम्म आणि कधी एखा दिवस गवत नसलं तरी पण. एखादं धान्य ठेवलं तरी पण तेवढंच खाऊन बसतात.
हम्म
आणि उन्हाळच्या सुट्टीवरर कसं करायचं. त्या बाबळीच्या शेंगा पडायच्या आधी पिवळ्या कलरच्या बा लांबड्या लांबड्या.
त्या गोळा करून आणून पोती भरून ठेवायचं उन्हाळाया भर.
ते खात खात होत्या शेळ्या त्या.
हा आणि ह्या दिवसात पाऊस लागला का ना बाहेर गवत नसल्यावरती शेंगा घालायचा. पोत्यातला काढून त्याला. आता शेंगावर पावसाळा आका जायचा असा.
जायच मग आता काय करायचं.
थोडा पाऊस कमी आला की मग ती गवत वगैरे काढून आणायच ऊन पडल्यावर जरा.
हम्म
झाडपाला मोडून आणायचा थोडा.
हा.
आमच्या मुलाला पण ती आवड झाल्या बघ आता.
होय काय.
होय.
त्याला त्याला बडडे बडडे होता लहान होता त्यो. ए दुसरी तिसरी ला असेल शाळेला.
हा.
आणि मला बड्डेला केक नको. मला बडडे ला गिफ्ट नको मला एक शेळे आणून दे मला एक शेळे आणून दे. रडायचा. रात्रंदिवस दोन तीन दिवस ते जेवला नाही त्या शेळीसाठी.
हा.
आणि जास्त म्हणताना त्याला आणून दिली होय आणली की. तीन हजार रुपये दिल आणि छोटी शिळी घेऊन आलो.
म बड्डे गिफ्ट तीन हजार रुपये हम्म हम्म.
आणि मग परत शाळेला लवकर उठून चालला अभ्यास करायला लागला.
केलं
आणि त्याच्या स त्याच इतकं तुलं त्याला वगैरे पण आणायचं किंवा त्याचं सगळं. झाडून स्वच्छ त करायचा सगळी पाणी द्यायचा. आणि सांभाळला खरं त्यान बरेच दिवस सांभाळला होता. मग नंतर जसा जसा मोठा होईल तस आम्हीच का
हम्म.
खवायला लागले त्यामुळे कसात पडायलाहंबपण पाहिजे शेळी. आणि त्याला पहिल्यापासून जनावरचा खूप नाद आहे आणि शाळेत पण हुशार आहे. शाळेत पण हुशारा आणि शिळचा पण त्याला लळा हाय लई.
हम्म हम्म. भारी हाय की मग.
होय. आणि त्याला कोण असं त्यांना कोण दगड मारलेलं शेळयाणा किंवा जनावरांना. कोण काय बोलेल त्याला अजिबात आवडत नाही.
म्हणून त्याला ते म्हणजे बाळुक मामा सेवा करतोय म्हणून त्याला ते ते मेढ्रां म्हणा शेळ्यांची म्हणा आवड आहे त्याला.
होय आणि देवाचं तर कुठलं एक चुकवत नाही बघा. देवाचं पण, आता काल आमचा अ भा भाऊजला मुलगा झाला ओ.
हम्म.
काल डिलिव्हरी झाली तिची हम्म झाला.
तुमची.
दोन मुलीवर.
होय चांगलं
होय त्या सारखं स्वामी समर्थांना नमस्कार करायचा बघा आणि काल. जेव्हा बातमी त्याला कळाली मुलगा झाल्या म्हणून लगेच तिने स्वामी समर्थांचा टे डस लावला.
बघा,
होय.
भा भारी की.
होय.
आणि दर मंगळवारी आमच्या गावात आमच्या गावातल्या देवीची आरती असते ना मंगळवार आहे आमच्या गावातल्या देवीचा. दर मंगळवारी न चुकत आरती. जेवत नाही एक एक वेळेला पण आरतीला जातोय तो.
हा.
होय.